हॅलो!
हां! आवाज येतोय आता?
हो आता येऊन राहिला आवाज.
हम्म हम्म हो!
हो का! झाले का कामं?
झाले, चालू आहेत, काय काय झाले आता काय चालू आहे बाकी?
काही नाही आता काम झाले, आता बसा.
हां हां.
आता काय दिवसभर आरामाशिवाय!
हां आरामशिवाय काय आता मोबाईल आहे आपण आहे.
हो.
हम्म.
मोबाईल घ्यायचा आणि बसायचा जवळ पहा माहिती.
हो पाहा माहिती मोबाईल वर कुठं कुठं फिरायला जाय च कुठं काय करायचं मोबाईलवर घ्या माहिती सगळी.
हां.
हां. काय म्हणता अजून तर मोबाईलवर मोबाईल वर सर्च कराय च फिरायला जायचं, कुठं जायचं, काय जायचं मोबाईलवर तर सगळं माहिती होती आजकाल मोबाईलवरच तर सगळं माहिती भेट ते कुठं काय चालू आहे, कुठं काय बंद आहे.
हो कोणत्या ठिकाणी कोणतं मंदिर आहे कोण हां
असं माहित होतं ना मोबाईलवर मग. आता आजकाल लोकेशन लोकेशन लोकेशन सगळे मोबाईलवरच तर समजतात सगळे.
हो.
हम्म सगळे लोकेशन मोबाईल वरच समजतात आता.
मोबाईल कामाचच आहे.
मग चला मग फिरायला जाऊ आपणही मोबाईल घेऊन. मोबाल मोबाईल हाती घ्यायचा आणि मोबाईल वर सर्च करायचं डोळे बंद करायचे बस फिरणं सुरू झाल मोबाईल चालू आपला फिरणं.
हो घरी बसल्या बसल्या घरी बसल्या बसल्या तीर्थ पाहून घेतल्या जातात.
का फोन घेतला जातात आपण पुढं कुठ जायचय म्हणून
हां.
अ मी मोबाईलवर ते पाताळगंगेविषयी पाहिली होती माहितीये नंतर हां ती एक लुप्त देवी ची पाहिली होती मी.
हाव काय!
हां ते पाताळगंगेचा व्हिडिओ पाहिला होता मी, तर ते पाताळगंगा माहित तीये अशी जमिनीत होती ती आणि ती च काय झालं होतं माहितीये काय अ ते एका एका व्यक्तीने सुद्धा व्हिडिओ काढला होता तो किंवा च पातळगंगेचा व्हिडिओ समजा हे पाताळगंगा पहायला कोण येऊ नाही शकत समजा, तर मग आपण व्हिडिओ काढून समजा हेच्यावर टाकू मोबाईलवर म्हणून त्या माणसानं काय केलं अस विहीर असतं की नाही. आपली विहिरीपेक्षा अशी खोल अशी ती पाताळ गंगा होती समजा. आणि त्याच्या खाली जमिनीत समजा ते असे दगड वगैरे मोठ मोठे -मोठे दगड होते, असे आणि त्याच्या त्याच्यात म्हणजे आतमध्ये तो माणूस जेव्हा उतरला होता. तर तो माणस जेव्हा उतरला होता खाली, तेव्हा मलाच भीती वाटत होती. हा कुठे? चालला म्हणून. ह, ह, ह,.
बाबरे! नाही लोक बर पाण्यात फिरतात ऑक्सिजन घेऊन फिरतात ना?
नाही, नाही काहीच नाही, काहीच नाही तिथं थोडस असं म्हणजे हा काहीच नवतं अस, दगड वगैरे असं थोडं म्हणेजे ऑक्सिजन वगैरे असं हवा पास होत होती समजा, दगडातून ते खाली एवढ्या जमीतून होत ती होतं एक परी जिनीतून पण, हवा पास होत होती त्याच्यात, त्यांने ऑक्सिजन वगैरे काही लावलेला नव्हता. आणि त्याच्यामध्ये आपले पक्षी. पक्षी वगैरे पण दिसत होते त्याच्यात, पक्षी होते आणि ते जिथं जिथं समजा असं थोडस, अस कुठ तरी अस तरी म्हणजे आतमधून ते पहाड ज जिथं समजा असा खाली आलाशीन, आणि तिथं जर अशी जागा अशी मोकळी वगैरे तर, तिथुन ऊनही येत होत. थोडस, म्हणजे तेथून ते दिसत तिथून असं प्रकाश दिसत होता. तिथून की बा हे इथं दिसते समजा असं. आन आतमध्ये असा अंधार होता. अंधारही आणि त्या दगडावर काही क दगडावर शेवाळ होता, असं काही, काही. तो माणुस असा खाली उतर उतरत, उतरत होता, अस खाली ते व्हिडिओ दाखवत. पाणी एवढं स्वच्छ होतं की, म्हणजे आपल जसं पिण्याच पाणी असते. आपलं तसं स्वच्छ पाणी होतं. पाणी कि आस खराब वगैरे नव्हं, त्यात चांगलं पाणी होतं. त्याच्यामध्ये. हम, असं होतं ते पाताळगंगेच. तो व्हिडिओ मी पाहिला होता तो, मीच तर शॉक झाली. पाहिल्याबरोबर अस वाटल की, हां पातळगंगा कशी आहे. आणि कुठे आहे कशी म्हणजे उभा हा शोध कोणी लावला असे एवढ्या खाली समजा असा हा. कि बा ही नदी आहे. आपण तर समजा टीव्ही वर मोबाईल वर याच्यावरच ऐक तो क नाही आपण किं बा हे आहे. म्हणून पाताळगंगा आहे, किंवा अजून एखादी नदी ह पायाला जाऊ शकत नाही आपण, मोबाईल व याच्यावर ऐकलेलं ना तर आपण फक्त कुठं काय म्हणून? आणि एक ते याचा व्हिडिओ पाहिला होता, मी लुप्त नदीचा. तर तिथं एक एक ऋषी माहीत तपश्चर्या करायला बसला होता तिथं, तर तर त्या नदीचा आवाज येत होता त्याले, तपश्चर्या करता- करता त्या नदीचा आवाज त्याले, म्हणजे तो दि होत होता किंवा त्या तपस्या भंग होऊन राहिली होती. तर त्याने त्या नदीला श्राप दिला होता. किं बा तू जिथं मी बसलेला याच्या समोर समजा तू तुझं पाणी येणार नाही समजा.
हम.
तर ती नदी तिथच लुप्त झाली होती. तर तो व्हिडिओ होता, एकदा याच्यावर मोबाईलवर टाकलेला. तर तो व्हिडिओ पाहायला मी म्हट बापरे! म्हटलं पाय कि ते म्हटलं म्हणजे नदीचं एवढं मोठं पाणी समजा, ते लुप्त होते. अन अजूनही समजा आपल्या पृथ्वीवर हे आहे. याच समजा आश्चर्य याच आश्चर्य वाटलं मला की, बा चला हे काहीतरी आहे. आपल्या इथं.
पहिले ते आता ते होऊन गेलं ते.
हा ते कसं तेव्हाच्या लोकांनी समजा श्राप दिला तर, ते घडत होत. मग तेव्हाच्या लोकांनी म्हणला काही, म्हटलं की घडत होत तसून जायाच, असं म्हणजे आता आपल्या त्या गोष्टीचा विश्वास नाही बसत. आजकालच्या लेेकराला थोडी विश्वास बसते. त्या गोष्टीवर कि बा हे काही गोष्ट आहे. घडते असं.
नाही पण पाहिल्यावर, पाहिल्यावर वाटते असं कि खरं असं झालं अशेल म्हणून.
हं. असं झालं असेल म्हणून असं वाटत. की बाबा चला हे गोष्टी जे सांगितल्या आहेत कि बाबा आपल्या कथा पुराणात आपण ऐक - -लेल्या आहेत ह्या गोष्टी खऱ्या आहेत. घडलेल्या आहेत ह्या गोष्टी असं वाटतय आपल्याले.
खऱ्याच अ -आहेत पण त्या खऱ्याच म्हणूनच ते तसं आहे की नाही?
हां. ह तशा गोष्टी घडून गेल्या म्हणून त्या आजही त्या काही ना काही- अवशेष दिसतात किंवा त्या गोष्टी आपल्याले पाहायला भेटतात अशा काही ना काही. आहेत म्हणून दिसतात ना आपल्याले? आता ओंकार- ओंकारेश्वरच्या नदीवर गेल त आपण ओंकारेश्वरच समजा तिथ आपल्याला समजा माहित ए. आपल्याला जे गोष्ट- आपण पाहिलेली आहे. त्या नदीवरती गोष्ट आपल्याला समजते ना की बा घडलेली ए इथं काहीतरी- लोकांनी समजा काही केलेलं आहे किंवा दिसते- काही काही जणाले ते नदी दिसली म्हणत्यात अस साक्षात देवी ते- ओंकारेश्वरची. ओंकारेश्वरची. हां. ओंकारेश्वरची.
हो नदी उलटी वाहीते. बाकीच्या सरळ वाहीतात हे पूर्व दिशेला वाहीते.
त्रिवेणी संगम आहे ना तिथे? त्रिवेणी संगम आहे तिथं.
हो. एक नर्मदाय वाटते. एक तापी आहे आणि एक कोणती आहे मग?
अ काय माहिती कोणती आहे तेे? काही माहिती नाही मला एवढं. तीन नदीचा संगम आहे पण तिथं. त्रिवेणी संगम आहे ना तिथं? ते मंदिरही खूप मस्तय पहासारखय ते मंदिरही. हम. आम्ही गेलो, आम्ही गेलो होतो ना? श्रावण महिन्यातच गेलो होतो आम्ही बघायला ते.
ओंकारेश्वरचा ओम दिसते ना तर ती-
हो. हो. तिथं खूप गर्दी अस- हो. श्रावण महिन्यात त एवढी गर्दी असते बापरे बाप. खूपच गर्दी असते तिथं. कि आपण म्हणजे दर्शनही नाही घेऊ शकत. इतकी गर्दी असते तिथं. आम्ही श्रावण महिन्यात आणि ते एक तर तो-
तान न ते.
हा. एक तर तो पहाड असते ना तिथं? त्या पहाडवर जास्त पाणी पडते की नाही?
हम्म.
हं. त्या पाण्याच्यान मग कसंय अं - हं. जास्त पाणी असते तिथं तर त्या नदीला जास्त पाणी असते ना? तर ते तिथं पोलीस वगैरे असतात ते म्हणजे- अ किंवा जास्त गर्दी झाली पाहिजे या नदीवर. किंवा कोणी याच्या नदीत पडला नाही पाहिजे. आणि तिथं ते नाव- वगैरे घेऊन लोकही असतात. समजा एखादा जर पडला समजा त्यात तर काढायसाठी त्याले नाव घेऊन तिथं हजर. कि बा काही हानी झाली नाही पाहिजे म्हणून. नाही त म कसय एखादी हानी झाली तर लोक- जास्त गर्दी करतात ना म? चेंगरा चेंगरी होते मग जास्त. अशा एखाद्या ठिकाणी जास्त, याच्या ठिकाणी जास्त होते समजा.
हो. ती गर्दी रायती जास्त.
त्या स्थानि म जास्तच गर्दी होते मग अशी. काही झालं त. खूप मोठी यात्रा भरते तिथे श्रावण, हां. श्रावण महिन्यात खूप गर्दी असते. तिथून- ते उज्जैन वगैरे. नाहीतर तिथे अहिल्याबाईचा राजवाडा पण आहे. तिथे ईंदूरला पण आहे. आणि तो राजवाडा पण पाहिला होता आम्ही. खूप मस्त आहे इंदूरचा.
अहिल्या बाईचा?
अहिल्याबाईचा राजवाडा. खूप मस्तय तिथं बांधलेला. तिथं म्हणजे त्यांच्या त्या जुन्या वस्त- -स्तू अजूनही सेव्ह केलेल्या आहेत त्यांनी. म्हणजे ठेवलेल्यायेत. जस जतन केल्याये त्यांनी. कारण ते अं तिथे एक म्हणजे- अ हेच चित्र आहे वाघाचं आणि जिथं जिथं त्या अहिल्यादेवी समजा करत होत्या जिथं त्या राहत होत्या जिथं अभ्यास करत होत्या जिथं त्यांच म्हणजे अ तिथ त्यांनी सभा आयोजित केली होती असं सगळं तिथं असं नाव लिहिलेललं ये. नाव लिहिलेलं आहेत त्यांनी किं बा हे हे यांची जागा आहे हे इथं यांनी असं केलं, असं केलं. असं लिहिलेलं आहे तिथं प्रत्येक ठिकाणावर. आणि पूर्ण राजवाडा हां पूर्ण राजवाडा काचचा बांधलेला हाय असा बाहेर तो काचचा ताजमहल आहे असा. ताजमहल सारखा आणि आतमध्ये एवढा मोठा आहे तोे कि बस म्हणजे असं फिरायले ही खूप वेळ लागते तेले. खाली वर असं म्हणजे जसं आपण हां जसं आपण फोटोत पाहिलं की तसच दिसते ते असं कि बा चला आपण पाहालं हे असं साक्षात आहे तिथं. आता पूर्वीच समजा शिवाजी महाराजांचा हे झालं हम्म त्यांचे किल्ले वगैरे अजून ही आहेत ना समजा. आता हे ट्रिप वैगेरे जात तर लेकर जातात ना पाहायले समजा ट्रिप वैगेरे तिथंच जाते पाहायले चला इथं जाऊ. तिथं जाऊ म्हणतात महेश्वर महेश्वरला पण खूप मस्त आहे तिथं महेश्वरच मी मोबाईलवर पाहलं होत. की खूपच मस्त आहे पहा सारखंच आहे मोबाईल मोबाईलवर पाहाल मी. आमचं जायचं ठरलं होतं महेश्वरला आणि वेळेतच आमच कॅन्सल झालं मग. ते पाणी आलो पाण्या मग आम्ही रद्द केलं मग म्हटलं राहू द्या आता महेश्वरला जायचं. हम्म असं झालं आमचं मग.
चांगलाय फिरायला जाणं चांगली गोष्ट आहे ना. परिवर्तरण जरास पाहिजे.
जायला लागतयं कुठं ना कुठं जायला लागतयं फिरायले असं वाटते आपण मग इथं तिथे बसल्यापेक्षा असं वाटते थोडसं काहीतरी फिरून या काहीतरी पाहूया असं वाटते मग
हां...
हम्म बाकी काय मग झाले काम वगैरे??
हो काम झाले.
हा आता आज ऊन आहे. आता बदल आली होती दोन- तीन दिवस बदल होती आता.
हो दोन -तीन दिवस हे होतीच बद्दलच होती पाणी ही आलत.
पाणी ही आलं होतं आता आज ऊन ये आता आता जे राहिले असले ते काम करून घ्या आता. आता हे नवरात्र वगैरे चालू आहे तर आता कामही बंद आहेत ना नवरात्राच्या न.
बायाचे काम सरतात काय आपले हे हे चालू ठेवा.
काम नाही आता हे नवरात्र तसं आपण आता बाकीच्या काम करत नाही नवरात्रात आता दळण वगैरे करणं हे करणं असं बाकीची काम कोण करत नाही ना. ते नवरात्र असलं कि चित्राचं नवरात्र म्हणजे नवीन वर्षातलं काय मराठी महिन्यातलं नवीन सन. सणातलं पहिले नवरात्र आहे आता हे.
हा चैत्र महिन्यातलं.
हां थोडंफार पाहिले पाहिजे ना आता आपण काही ना काही कारण नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली पाहिजे ना.
हो हो..
हम्म... नवीन वर्षाची सुरवात चांगली म्हणजे बाकीचं चांगलं कॅलेंडर पूर्ण चांगलं जाते मग आपलं.
हो...
हा कॅलेंडर पूर्ण जाते मग चांगलं.
हाव,
हो असा हे ते मग, बाकी अजून काय म्हणतात? तब्यता वगैरे ठीक आहेत मग? हा हा ह, बर जेवण वगैरे झालं की नाही मग?
नाही जेवण बाकी आहे अजून?
हा हा, हो आता आमचं पण जेवण बाकी आहे? हो हो ठीक आहे मग ठेवते मग.
हाव.